हॅलो
तू कशीय
मी पण मस्त, काय चाललंय अगं तू फोन अ मगाशी आपण बोलत होतो फोन केलेला पण ते कामच लागलं. त्याच्यामुळे मग, नंतर विसरलीच अग कॉल करायचा.
होय का, बर बर
काहीतरी नवीन युनिक बनवलेलंस ना तू?
हा मी तुला मगा अशी तेच सांगत होती मी काय राज युनिक ट्राय केलेलं.
चलचल रेसिपी सांग ना मला
हा अ ब मी आज तरी युनिक मध्ये मी ब्रेड
थांब थांब एक मिनट लिहून घेते मी
हा ठीक आहे.
हम्म, सांग
आज मी बनवलेला ब्रेड उपमा
फटपट बोलतेस ग थोडस हळू बोल ना,
अच्छा ठीक! ब्रेड उपमा बनवलेला. आणि
होय.
हा
सांग लिहून घेते, मी साहित्य सांग ना काय काय लागतं.
ते सांगते तुला, चार ते पाच ब्रेड घेतलेले मी
हम्म
ब्रेड फ्राईस आता मी माझ्या हे नाही घेतलेले तू तुझ्या घरच्याच्या ह्याच्या ह्याच्या घर क्वांटिटी मध्ये घे.
हम्म
हा म मी चार पाच ब्रेडस स्लाइससाठी एक कांदा घेतलेला.
हम्म
एकदम बारीक चिरलेला पाहिजे.
हा
हा एक हिरवी मिरची ती पण एकदम
तिकट का?
तू तुझ्या ह्यांनी घेऊ शकतीस म्हणजे मी तुझ्या स्पाइस लेव्हलने तू घे तुला कस तिखट हाव्य त्याच्यानुसार घे तू.
बर ठीकय.
ती हिरवी एक मिरची होती ना ती एकदम अशी बारीक चिरायची.
हा
आणि कोथिंबीर पण एक चार पाच देट
हा
ते पण बारीक चिरून घेयचं.
हा
आणि म झालं एवढी साहित साहित्य एवढंचय. आणि मोहरी जि मोहरी आणि जिरे आणि हळद
हा
तीन एवढंच आपलं साहित्य
होय ठीकय चालतंय आता मला पूर्ण म्हणजे अ पूर्ण सांग ना थोडासा अ म्हणजे कस बनवलं तू काय बनवलेल आ मी नावच विसरली
ब्रेड उपमा
हा ब्रेड उपमा
हा तर सगळ्यात पहिल्यांदा अं आपण जे चार पाच ब्रेड घेतलेले ना
हू
ते एकदम बारीक बारीक तुकड्यात चिरून घ असे हे करायचे ब्रेडचे छोटे तुकडे करून घ्यायचे परत ते झालं कि म परत गॅसवरती कढई ठेवायची
हा
कढईमधी तेल टाकायच आता एक चमचाच टाकलेला मी
हा
एक चमचा तेल टाकायचं ते एकदम चांगलं गरम झालं ना एकदम कडकडीत तापलं ना त्यामध्ये आपण मोहरी जिरे टाकायचे थोडीशीच मोहरी आणि थोडेसे जिरे
बर
हा ते एकदम त तडतडल ना त्यानंतर आपण लगेच एक ते जिरं मोहरी हे ना ते एकदम तड एकदम तड अं तडतडलं पाहिजे तेवढं तर आपलं तेल गरम पाहिजे हा त्यानंतर मग एक आपण जो कांदा बारीक चिरलेला होता तो कांदा टाकायचा कांद्यासोबत मिरची टाकायची आणि मग त्यानंतर ते दोन एक तीन चार मिनटं तरी आपण ते परतायचं चांगलं कांदा मिरची, जिर, मोहरी
बर हा ठीक य अग लिहून घेते ना
हा हा ठीक आहे ठीक आहे आपण कांदा, मिरची, एकदम चांग टाकल त्यात चांगला तीन चार मिनिट परतवायचं ते त्यानंतर त्यामध्ये आपण टाकायची हळद, मीठ. ते पण चांगलं एक दीड मिनिट हलवून घ्यायचं ते सगळं
बर
कळालं का तुला?
हा कळाल
हा त्यानंतर आपण ब्रेडचे तुकडे केलेले ना एकदम छोटे छोटे ते ब्रेडचे तुकडे त्यामध्ये घालायचे आपण आणि चांगलं मिसळा म्हणजे मिसळून घ्यायचं ते
टेस्ट कशी लागत होती पण म्हणजे ब्रेड, उपमा कसा?
अरे खूप भारी लागत होती कसं आहे ना एक आपण दररोज आपण हेच खातो ना अ उपीट परत पोहे, शिरा हेच खातो ना आपण मग
पण पावानी पावानी उपमा कसा चांगला लागला का तुला?
हा तो छान लागला म्हणजे असं युनिक काहीतरी
होय हा बरोबर नवीन काय तरी ख खाल्लं तर चव अशी हे होते ना
हा बरोबर तुला मी सांगितलं तिथपर्यंत कळालं ना नीट?
हो कळाला लिहून घेते मी सांग तु
हा ठीक आहे हळद आणि मीठ घातल्यानंतर चांगलं त्याला परतवायचं परत मग ब्रेडचे आपण छोटे तुकडे केलेले ना ते टाकायचे चांगल एकदम चांगलं मिसळ त्याला आणि त्यानंत तर दोन मिनटं ना परतून परतून घेते सगळं एकदम एक जीव कर सगळं म्हणजे ब्रेडचे तुकडे आपण जे मसाला टाकलेला परत जिरे मोरी वगैरे हे सगळं एकजीव करून घ्यायचं चांगलं आणि एक दोन ते तीन मिनिटं त्याला ना असं हे करायचं झाकून ठेवायचं थोडा वेळ एक दोन तीन मिनिटं तरी आणि मग त्यानंतर त्याच्यावरून ना आपण अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अच्
हम्म -
आणि मग काय आपला गरम गरम ब्रेड उपमा तयार
झालं.
हो
अरे वा छान मी आता लिहून घेतलंय मी ट्राय करून बघते
सोपीच आहे.
हा
उपास ना मी तुला सांगतो सात आठ मिनिटात हे तुझ बनून तयार होईल असय
बर करते अगं मला खूप कंटाळा येतो करायला आम्ही तर सोपपाच मी काय बनवलेलं तुला सांगू का ढोकळा बनवलेला एकदम असा पटकन तोण होणारा मला अस ही जास्त वेळेच काय असतं ना की म इच्छा जाती कराया
हा हा
हुं!
म रेसिपी सांगतेस का मला म आज मी काहीतरी वेगळं केलं.
होय! मी बघ काय हेत माझ. इतकं काय असंअ नव्हतं जास्त टाईम लागणारे नाही.
हा तरी जवळपास किती मिनटात. होऊ शकतो तो ढोकळा?
दोन तीन म्हणजे सॉ री हुं ते आपल्या करण्यावर आहे ग.
हा का!
मी तर अगं थांबत, थांबत केला. म्हणून टाईम लागला थोडासा.
हा हा ठीक आहे, मग सांगतीस का जरा
सांगते दोन वाट्या बेस घेतलं म्हणजे आप तू एक वाटी घेतली म्हणजे, तुझ्या एकटी पुरता बनवणार असलीस तर एक वाटीच घे. दोन वाट्या बेसन घ्यायचं एक वाटी दही आणि मार म्हणजे दही कस दही नी पाणी अ मिक्स म्हणजे असं होऊ शकतं ना बेसन म्हणून आपण अर्धाच वाटी पाणी घ्यायचं, एक चमचा अ हे घ्यायचं आल्ला म्हणजे आल्याची आणि मिरचीची हिरवी पेस्ट जी अस करतो ना आपण घरी ती किंवा मग आपण अं. बाहेरून आणलेली पण वापरू शकतो असं काय नाही पण कस घरी केलेली जरा कशी ताज्या आणि हे अस ते! बाहेरून आणलेलं किती दिवसांचं बनवून ठेवलेलं असतं.
हा!
हां म आता एक चमचा लिंबाचा रस घेयचा हे सगळं मी तुला साहि साहि ते सांगते. चवीनुसार मीठ एक चमचा रवा म्हणजे कसं अअ ढोकळा आहे ना मऊ होतो रव्यानी असं म्हणजे असं कडकडीत होत नाही. नंतर एक चमचा तेल घेयच आणि सगळ्यात मेन अ तुला सांगू का काय इनो घ्यायचा. म्हणजे आपला तो फ्रुट इनो असतो ना तो घ्यायचा आणि एक चमचा कीव नाही सॉरी एक चमचा नाही अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा म आता फोडणीसाठी काय काय घ्यायचं त अअ दोन चमचे तेल एक चमचा मोहरी एक चमचा तीळ हे सगळं घ्यायचं आणि मग काय नाय जे मी तुला आधी सांगितलं ना साहित्य ते अ मिक्स करून घ्यायचं. आणि आधी ए का पात तील किंवा एका म्हणजे जे
म्हणजे आपण एकदम ती ठेवायच की एकदमच हे
जास्त पण पातळ नाय करायच आणि जास्त पण घट नाही करायचं अस ठेवायचं आणि नंतर एक भांड घ्यायचं त्याला तेल लावायचं आणि ती जे मिश्रण आपण केलंय ना ती त्या भांड्यात ओतायचं आणि कडईत कडई आत ते ना प्रिहीट करून घ्यायची म्हणजे आधीच तापवून घ्यायची कडई आणि त्यात ठेवायचं मग असं तू हे ना आधी पंधरा मिनिटं ठेव नंतर बघ कि झालाय का नाय म्हणजे चाकू घालून बघायचं कि चिटकतोय का म आस हो आणि नंतर मग आपला तयार झाला की फोडली द्यायची मी तुला सांगीतलं ना आता फोडणीच काय काय एक चमचा तेल मोहरी घालायची, कडीपत्ता घालायचा, लिंबाचा रस घालायचा आणि एक कप पाणी, थोडीशी चिमटभर साखर घालायची. आणि काय करायचा हा सगळा तडका आहे ना, म्हणजे ओ म्हणजे कस पाणीय एकदम ते कसं स्पंजी झालं की अ खायला चांगलं लागत मग हे सगळं पाणी त्या ढोकळ्यावर ओतून द्यायचं, समजलं का.
हा ठीकय ठीकय. तू खोबरं नाहीस का टाकत?
हो खोबरं पण तू टाकू शकतीस, असं काय नाही.
हा ठीकय ठीकय चाल अ आता उद्या परवा करून बघेन मी ढोकला.
हो- हो नक्कीच कर.
हा ठीक आहे आणि तू पण ब्रेड उपमा केलस की मला सांग कसं झालाय उद्या.
हो हो. हो सांगते नक्की. हो हो हो.
ठीक आहे चालतय. ठेऊ का?
चालतय ठेव, हा -हा बाय - बाय.
बाय - बाय.